हॅलो न नमस्कार साहेब कसा आहे? हॅलो! हॅलो! हॅलो! काय बोलला?
अहो मी गाडी चालवतोय तुम्ही काहीतरी बोला.
बोला. हा हां कसं चाललंय? चालतय चालतय आवाज वाढवा.
आता आता आता तो तुम्हाला माझा आवाज येतोय का?
हो आम्हाला तुमचा आवाज येतोय.
येतोय का?
कुठे चालला आहे?
काय होतोय?
काय होतय? कुठे चाललाय?
वांगी अहो पुस्तक बिस्तक वाचा हो.
हो अच्छा हो. बरबरं वाचतो गोष्ट सांगू का तुम्हाला एक? सांग सांगा की. मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशाची तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एखाद्याच टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव निरा हो. तुम्हाला कसं काय हो माहीत?
आ
हाो थोडंफार वातले कुठतर्या क हो हुशार आहे की तुम्ही तुम्ही काय आहे आता काय लोक ग ब की लोक ग्रुप वगैरे करून जातात तस तसं निघाला काय तुम्ही वजरडेला
हो जर
ओझरडेेला नाही मी चालू आता वांगीचा वांगीवररून ओझरडेेला व अांगूर वगरडेला नाही हा तेवढं तेल टाकायची आमची नाही क नाही सध्याला होय काय अहो तिथलं तिकीट पण मी ऐकलंय खूप महाग आहे आणि मुलं वगैरे जातात ते कशी काय पैशाची दोणी कशी काय करतातो ते हॅलो
अ बर
ते तर बोला की फोन म फोण फोनमध्येमध्येे
पैशच्यामाग खूप हालाखिने केली तर आम्ही
तर खूप पस आम्हा पपबरो बर्तन तुमचा वॉइस ब्रेक होतोय इशफान
आवाज ब्रेक होतोय का
ब्रे होतोय का हो तुमचा आवाज ब्रेक होतय मला वाटतें तुम्ही डोंगराळ भागात गेलेला आहे यसपाल हॅलो युसपाल तुमचा आवाज ब्रेक होतोय मला वाटतं तुम्ही डोंगराळ भागात गेलेले आहात
गाडी थांबवू कार
अांभवश्यकता जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर आवाज बरोबर येत थोडी थोडफार मागे जातो आणि तिथे आवाज फार ांगलाच होताात आता इथे पण इथे पण
दोन को हा
अहो हे बोलण ज मलाथ ज थांबतो दोन चालेल चालेल
दोन अ दूर दूर दोन अ करू पूर्ण दोन दूर धोणी आपण पूर्ण करू बाबा बाबासाहेबांच्या पेट्रोल क कशावर तरी काय म्हणते
काय म्हणते मरा कि ल आहे संवपाला पेट्रोल पंप पेट्रोल पंप खावा मारण्याचे साधन पेट्रोल टाकण्याचे साधन टूल इंधन टाकण्याचे साधन इिलण टाकण्याचे स्थानक स्थानक स्थानक हा स्थानक काय आवं तु मी तुम्हाला मातृभाषा आहे आम्हाला मातृभाषा विषय गर्व आहे पण आम्हाला काही खळतच नाही आम्हाला काही इतिहास वगैरे माहितच नाही तरी पण आम्ही असंच काय पण बोलत असतो
अ इतिहास मला
तुम्हाला दे आहे ह आवाज वाढव ना केेळ अ तेवढाच आवाज असतो जेवढा तुम्हाला कॉलला वरचेच स्पीकरवरून येतो तेवढाच हो गला का चार सा साडेचार मटर हो तेवढेच होतात आप भाव कन करू येतच चालेल चालेल करू लाे काय प्रथमेश प्रथमश ला मी अजून कार्य प्राप्त झाले कार्य त्याला प्राप्त झालेलं आहे. पण तो जरा मंद आहे. त्याला कळत नसेल. त्याला वाटत असेल डायरेक्ट कॉल येतो. आस कधीच कोणालाच सांगत नाहीत सर. त्यानी कदाचित वेगळा ऍप डाउनलोड केलेला. तो म्हणतोय माझ्याकडे माझ्याकडे सध्याला दूरध्वनी नाही. हो तो बोलला मला मी बाहेर आहे. सफरचंद संस्थानाचा साधन आहे. त्यावर
कार्यप्रणाली चालू शकत
कार्यप्रणाली चालू शकत नाही. हे चालेल. पण तुम्ही
डे बद्दल काय बोलत होता मागाशी. हॅलो यशपाल यशपाल यशपाल
अशब्द नको. अ अ अपशब्द नको.
अपशब्द नको. ओके ओझर डे नको. मग बरकीबद्दल तुम्ही काय सांगाल का? कुठला धबधबा तुम्ही गेलाय. मी बरकी पण एकदा ऐकलाय बघा.
आवाजात खूपच अ दुरावा दुरावा निर्माण होतोय.
तो तुमच्या होतोय. कारण मी वायफायला कनेक्ट आहे सर. कोण मी. हो. अहो नाही मी पैसे जमा केलेत मोबाईल मध्ये मगाशी. हा हा हा आता मि चाललोय वांगीला. अथर्व अथर्वचे काही कागदपत्रे पुरवायचे आहेत. आणि अथर्व पण तुमच्यासोबतच आहे का?
नाही नाही. अथर्व पुण्याला गेलाय. त्याच्या
उच्च शिक्षणात उच्च शिक्षणात प्रवेश करण्यासाठी. मग तुम्ही कोण त्यांचे पालक का? तसं म्हणायला काही हरकत नाही. हा हा हा काही दिसतो तो थोडा थोडा तुमच्यासारखा. म्हणून मला वाटलं हो तस. हो पण त्याला दाढी माझ्या आधीच आली. अहो तो लहान आहे. एक मोठं दिसण्याच काहीतरी गुण येणार ना त्याच्यात. तो खूप छान खेळतो हो. मी बघितलेल एकदा. साडेसात एकंद किती पूरावे लागतात म्हणालात. अ सहाशे.
किती?
किती? सहाशे. सहाशे. हो. म्हणजे दहा मिनिटच सर. एकशे वीस सेकंद पूर्ण झाले म्हणजे आपल्या धपका पूर्ण होतात. हो आणि हो अथर्व खूप छान खेळतो बघा. मी बघितलेल एबीबी माझा वर त्याला दाखवलेल.
ए बीपी माझावर बघितलं होतं का तुम्ही. का.
ठी
खूू खूप खूप खूप छ येतो खूप छान खेळतो चक्क त्रेसष्ट हजार रुपये भरून तो प्रवेश घ्यायला गेलाय. हो अहो काय तर त्याला विकाय लागणार आहे. नाही म्हटला ना काहीतरी तो दहाना ला आणणार आहे आहो त्याच्यात स्किल्स आहेत म्हणले तो करणारच ना. फद्या मुलांमध्ये स्किल्स असल्यावर खूप छान खेळू शकतात. त्यामुळे मला वाटतय तो काहीतरी करेल. तर त्या त्यात इंग्लिश व्यवस्थित ते लिखण काम करता येत नाही. इंग्लिश लिखाणकाम त्याला करता येत नाही. मग काय नाही मग.
किंवा त्याला काहीतरी बघाय लागतेय.
त्याला काहीतरी बघायला लागतेय.
तो नुसत्या बडाया मारतो.
हो मला तर वाटलेलं तो हुशार आहे.
तोणुस
तो नुसत रशी कम पावतो हा हा आवो ते प्रत्येक सूर्यवंशी ने लग्न केलं ते तो मला कळाला का वो.
खरं वय.
हो. ु हो तो दुकानदार माळ्यातला
कोण.
दुकानदार माळ्यातला वांगीचा प्रतक सूर्यवंशी. हो मला माहित नाही का त्याने कॉल नाही का केला. अ नाही काय माहत मला मला पण त्याने कॉल केला नाही डायरेक्ट. लग्न वगैरे केलं आपले सहाशे सेकंद पूर्ण झाले कॉल मना न कठ होतो का आपण करायला आवो मला एक कॉल येतोय थांबा मी तुला तुम्हाला नंत तर करतो.
आहो होय की पण.